हा बोल ना, काय म्हणती? काय चाललय?
काही नाही बसली आत्ता,, नाश्ता वगैरे केला. घरावरती आ,, ता गेले ना सगळे, ऑफऽऽ स ला वगैर गेले हे,
होय, नाश्, हम् काय केलं आज नाश्त्याला?
आज पुरी भाजीनं ढोकळा.
अरे वा,, सांग आता रेसिपी मला,, ढोकळ्याची तरी सांग ग मला, ढोकळा तर येतच नाहीयेऽऽ मला बऱ्याच दिवसापासून बनवायचांय माझा फुगतच नाही माझा चुकण चुकतोच तो फार.
म्हणजे तुम्ही सोडा घालता की ईनो त्यात.
एकदा सोडा घातल्याला,, सोड्यानेच मग फुगत नाही का काय माहिती?
बेसनपीठ घ्यायचं एक वाटी,
अच्छा,
आणि ते चाळून घ्यायचं,, म्हणजे ते घोटाळ्या वगैरे होऊनये ना तेऽऽ गाठी वगैरे असू नये ना त्यात,, मग चाळून घेतले की नाही एक वाटी ढोकळाऽऽ मग त्यामध्ये अर्धी वाटी दही मिक्स करायची.
अच्छा, अच्छा,
हा मग बारीक चिरलेल्या थोड्या मिरच्याऽऽ कोथिंबीर, किंवा इतर काय घालू शकऽऽ शतो आपण,, मग छान अस फेटून घ्यायचं ते ढोकळाऽऽ आणि थोडा रवा घालायचा एक चमचा, बारीक रवा,, म्हणजे जाळीदार होतो तोऽऽ नाही फुगायचा प्रश्न नाही ते,, जाळीदार होतो तो आतून,, म्हणजे कस अस फक्तेऽऽ नुच जर घेतलो आपन, मग असं दबून रातऽऽ ना ते पीठ जस की भजी, भजी होतात तस,, हो, हो मगऽऽ बेसन सोबत थोडे एक,, चमचा दीड चमचा तुम्ही रवा घेऊ शकता, बारीकऽऽ झिरो नंबर रवा मिळतय बघा,, लाडूचा रवा,, हा, तो रवा घ्यायचा. आणि सगळं मिक्स करायचं,, बेसनपीठ एक वाटी, आणि अर्धी वाटी दही,, दही चांगलं अस जर असा आंबूसऽऽ असतं ना आंबट झालेलं,, दोन तीन दिवसाचं असंऽ फ्र्रीज मधे ठेवलेलं,, हा मग तो दही घ्यायचा म्हणऽऽ जास्त,, जर सप्क वगैरे देही घेतलं तर मग ते टेस्ट येणार नाही ना तेवढऽऽ आणि आंबवल जाणार नाही. ढोकळा,, मग ते दही घ्यायचऽऽ एक अर्धी वाटी,, ऐक दिड चमचा रवा, आणि बारिक चिरुन मिरच्या ऽऽ टाकायच्या त्यात, खूप बारीक चिरायच्या असऽऽ नाही पायजे,, हं,, आणीऽऽ मग,, त्यात हे घालायच थोड,, थोडंऽऽ ओवाऽ घालू शकता किंचित थोडं,, किंवा जिरे, ज्यांना आवडीनुसार. त्या टाईप पण डोकळा मिळतात ना,, मग छान असं फेटून घ्यायचं,, दह्यामध्ये फेटायचं पहिला. सगळ्या गाटी मोडायच्या त्यात. मग जर पाणी लागलंच, तर थोडं पाणी घालायचं. आणि एक जीव करून घ्यायचे,, पण ह्यामध्ये आहे ना घोटाळ्या पूर्ण मोडल्या पाहिजेत. असं गुठळ्या, गुठळ्या ऽऽ राहिल ना,, मग ते वाफवायला पण हे होत ना त्यातऽऽ
हम्म, हम्म, हम्म, हम्म, हम्
हां, गुठला मोडला ना ते एक वीस मिनिट ठेऊून द्यायचं बाजूला. म्हणजे चांगलं एक जीव होतय ते एक ग्रुप होतय सगळं, मग वीस मिनिटानंतर काढायचं. मग त्या मधे, म्हणजे खुपच घट झाल असेल तर थोडं पाणी ऽ घालायच आणि एक ार फेटायच एकीकडन आता एक डायरेक्शन फेटलात तुम्ही आता उजवीकडनं फेटलात पहिला स्टार्टिंगला भिजवताना तर उजवीकडनंच फेटायचं हा म्हणजे त्यात आत बबल्स वगैरे तयार होतात ना
हो बरोबर
हा मग एकीकडनंच फेटायचं दुसरीकडनं फेटायला जायचंच नाही
तुच्यात म्हणजे थंड आपलं पूर्ण दह्यातच करायचं आणि पाणी थंडच वापरायचं ना याला
हा थंडच पाणी गरम पाणी काय घ्यायचं नाय त्यात
हम्म बर
आणि थोडं तेल पण टाकायचं त्यात कोमट वगैरे नाही आणि तेल टाकायचं त्यात थो ळ
बरं बरं बर
एक चमचा वगैरे तेल टाकू शकता तुम्ही आणि एका डायरेक्शननेच फेटायचं उजवी म्हणजे आपल्याला इजी जातय ना उजवीकडून
हो आण डब्याला तेल वगैरे लावून
हा त्यानंतर काय करायचं पुन्हा एक पाच दहा मिनिट ठेवायचं हा मग ते ठेवेपर्यंतच तुम्ही असं हेज काय म्हणत्यात डबा असतय बघा कुकरचं वगैरे
हो हो हो
साधा डबा त्या डब्याला पूर्ण असं तेल लावायचं किंवा काही जण बटर पेपर पण लावते
हो
बटर पेपर मिळतय ना तेही लावतेत किंवा तेल लावायचं सहसा घरात तेल अवेलेबल असतय ना इमर्जन्सी करायचं असेल तर मग तेल लावायचं सगळी कडु आणि ते असं टॅप करायचं बळून घ्यायचं तो डब्बा जरा
बरं
सगळं बॅटर आहेत ना त्यामध्ये घालायचं सगळं ढोकळ्याचं बॅटर आ
हम्म
आण थोडासा इकडं आपण जे दहा मिनिट हे प्रोसेस ला ठेवलं होतं ते बॅटर टाकल्यानंतर तिथं गरम पाणी व्हायला पाहिजे एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं उकळतं पाणी मग ते गॅसवरच असायला मग त्यावर तुम्ही कायतरी स्टँड ठेवू शकता किंवा जाळी ठेवू शकता त्यावर डब्बा ठेवायचा आणि ते पूर्ण अस बंद करून ठेवायचं ताट झाकायचं किंवा इतर काहीतरी झाकायचं किंवा कुकरमधे पण लावू शकता पण सिट्टी काढाय लाग वर शिट्टी ठेवू नये शिट्टी नाय व्हायला पाहिजे ते आणि मग एक दहा पंधरा मिनिट वाफून घ्यायचं पूर्ण जर झालं तर मग असं पहिला चाकू किंवा चमच्यानी बघायचं की त्याला बॅटर लागतंय का पातळ आहे का काय एक पंधरा मिनिटात सहसा होतयच ढोकळा पंधरा वीस मिनिटात बारीक ह्याच्यावर किंवा म मीडियम फ्लोवर ठेवायचं असं
हम्म
त्यानंतर काढायचं ते मग लगेच आपण काढायला बघतो हा बाबा घाई असतील कुकर द्यायचं असतयं टिफिन द्यायचं असतयं तसं नाही करायचं ह्याला वेळ लागतो मग थोडं थंड व्हायला ठेवायचं त्याला म थंड झाल्यानंत तर कडेनी असं पहिला आपण चमचा फिरवायचा का तर लागलेलं असतंय ना आणि थोडं पुन्हा टॅप करायचं कडे अस चमचा फिरवल्यानंतर म्हणजे ते केक कसं करतो आपण असं मध्ये घेतो ना असं हे कडे हे करून टॅप करून मग पुन्हा ते हा आणि मग पुन्हा काय करायचं ते ताटत असं पालथ घालायच
हम्म हम्म हम्म हम्म
पुन्हा असं काप करून घ्यायचे आपल्याला हवे तसे आकाराचे किंवा ढोकळा टाईप असे मग त्यानंतर काय करायचं एका भांड्यामध्ये थोडं तेल घ्यायचं मग त्यात होब्या होब्या चिरलेल्या मिरच्या अ कडीपत्ता मग त्यामध्ये थोडी साखर पहिला फोडणी द्यायचं त्याला जिरे मोहरी टाकून मोहरे टाकायचे सज जास्त मोहर
हम्म
मग ती तडथड्यानंतर हॅलो तडतडल्यानंतर तर मग मिरच्या टाकायच्या त्यात मिरच्या टाकायच्या मग कडीपत्ता टाकायचा मग छान असं परतून घ्यायचं मग त्यात थोडं पाणी टाक टाकायच एक फुलपात्र अर्धा फुलपात्र तुम्ही पाणी टाकू शकता त्यात आणि त्यामध्ये आहे ना साखर टाकायची साखर म्हणजे गोड पाणी होतय ना ते
गोड पाणी हो बरोबर
हो हो मग त्यावर त्या ढोकळ्यावर असं घालायचं वर सगळीकड ते आत पाणी मुरलं पाहिजे आत आंबट गोड म्हणजे जे की आपण हा आंबडगोड म्हणजे चव लागते ढोकळ्याची
हो
हा मग तुम्ही देऊ शकता खायला सगळ्यांना
हो बरोबर
पण सोडा घालायचं नाही इनोच घालायचं. जेव्हा आपण दहा मिनिट बॅटर ठेवून दहा वीस मिनिट रेस्ट करायला ठेवतो आपण तेव्हा जेव्हा घातो आपण त्याव्हा इनो घातल्या घातल्या लगेच ते ते बॅटन मध्ये जायलाच पाहिजे गरम ह्याच्यामध्ये हम्म आणि इनो घातल्यानंतर थोड्या वेळ ठेवलो किंवा कोणतं कामाला असं केलं तर मग ते फिस्काडटत अस डोक
हे सगत हो बरोबर आहे माझ हम्म आमच्या शेजारच्या तईने मला तशी रेसिपी सांगली तुझ्यासारीच थोडी फक्त थोडी तिची चेंज आहे थोडीशी तिने एक वाटी रवा घेतलाला. दोन चमचे नाही एक वाटी बेसन पीठ घेतलं आणि दोन चमचे रवा ते सगळं चाळून घेतलं त्याच्यामध्ये मग थोडस तेल साखर मीठ पुन इनो इनो टाकून मग चांगलं फिटून घेतलं. वीस पंचवीस मिनिट नाही दहा मिनिट बाजूला रेस्ट करायला ठेवलं डब्याला तेल वगैरे लावलं मग नंतर ना समजा दहा मिनिटं आधी पाणी उकळून घेतलं मग नंतर त्याचा डब्बा ठेवला वीस मिनिटं बिनासिट्टीचं कुकर ठेवलं आणि हे अशी फोडणी वगैरे तुझी सेम सांग प्रोस तशी मग त्याच्यात फोडणी टाकली. तशा पद्धतीने केला आहे ति ढोकळा तिची पण हीच पद्धती न,
हा हो हो पण साट्रिक ऍसिड पेक्षा इनो आहे ना. ह चांगला जाळेदार जर ढोकळा होतो त्यात आणि न, हो ईनो टाकल्या टाकल्या टाकल्या ते गरम वाफेला जायलाच पाहिजे,
जायलाच पाहिजे आणि ते आणि ते सायट्रिक सिड काय होत कधी कधी असं गच्च गच्च होत अस म्हणजे जाळी पडत नाही त्याला असं हा खात नाही त्याला आणि असे जाळीच असल्या थोडा हलका फुलका पण होतो टेस्टी पण होतो. आणि थोडी वेगळी पद्धत मस्त कोणी कोणी का मी हम्,
हा ह्या ढोकळा केल्यानंतर मग चटणीची वगैरे गरज पण पडणार नाही. कारण आपण अस,
कोणी हला रेडीमेड पण चटणी आणू शकतो. त आपण त्याला असं काही नाही चिंचेची चटणी म्हणा आता आजकाल रेडीमेड तर सगळं भेटतच आहे ना,
सगळं मिळतय ना हो, एखाद्या वेळेस बाहेर गेलं तर ते पण आणून ठेवतो आपण
तो बरोबर आहे.
हा आणि ते पाणी टाकल्यामुळे आहे ना लहान मुलांना वगैरे एक एक जण चटणी खात नाहीत ना लहान मुला
खात नाहीत खात नाही बरोबर आहे त्या आपण चचींची चटणी थोडी गोड राहते. आवडीनें खातात बरोबर आहे.
पुन्हा त चीन लवकर सकाळ सकाळी होत नाही ना ते चटणी वगैरे करणं ते चेंच भज भिजवायचं पुन. ते उकळवायचं त्याचं पूर्ण सार काढायचं पूर्ण मिक्सरला फिरवायचं, थोडं गोल टाकायचं हे सगळं होणार नाही की सकाळ सकाळी
नाही होत बरोबर,
त्यामुळं अशी पद्धती वापरायची.
हम्म बनवेल म आता बरेच दिवस झाले मला कय केलाच नाही मी ढोकळा आता बनवायचा मला संडेला आता कसं थोडं पोरं पण घरी राहत मुलांसाठी थोडी वेगळी पण डिश होती तयार खायला
हा बरोबर आहे ना आणि सहसा ढोकळा सगळ्यांनाच आवडतो.
आवडतो खूप माझ्या मिस्टरांला तर खूप आवडतो मी तर किती दिवसपासून ट्राय कर पण माझ ना जमतच नाही फकतो मीच बित युट्युबला पण थोडस आता ही तुझी पद्धती करून बघेल म थोडासा म्हणजे हा आम्हाला आंबट पण आवडतं खूप खायला विशेष नामबडबोड छान लागतं बघ
मग चिंचा वगैरे असल्यानंतर चिंचा वगैरे असल्या चिंचाची चटणी वगैरे करत असाल क
हो चिंचेची चटणी पुन्हा चिंचेचं आंबट वरण आम हे पण खूप आम्हाला त उलट चिंच लागतेच मला पंचमृत खूप आवडतंयं चमृत आपण बनवत नाही काय त हव मिर सुा खूप टेस्टी लागत हिरव्या मिरच्या वगरे घालून आपल्याकडं नैवेद्यासाठी करतात बघते पंचामृत म्हणून खूप छान आणि खूप मस्त सनावरांना करतो आपण पंचमृत्य फार मला आवडतं पंचमृत्य मी तर मुद्दम आठ दिवस साठी बनून ठेवते ती आणि ते आठ दिवस सुद्धा खराब होत नाही इतं छान लागत
नाही नाही कसं तुमची रेसिपी कशी येती
त्याला काय नाही तेल टाकायचं मोहरी टाकायची जिरे टाकायचं आपला मसाला टाकायचा तिखटं टाकायचं मिरच्या चांगल्या नाही आधी मिरच्या परतून घ्यायच्या त्याच्यामध्ये बारीक हिरवी मिरची परतून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये अं हे पाणी टाक थोडसं म्हणजे पोह्याला कसं टाकतो मीडियम साईजमधले हां तर तसे मिरची परतून घ्यायची मग नंतर मग त्याच्यात हिंग मस्त ला पाणी टाकायचं मग नंतर न थोडस तिळाच कूट शेंगदाण्याच कूट गुळ गुळ टाकायचा बारीक किसलेला आंबडगोड खूप छान चटणे लागते हम्म आम्ही ह्या फार फार छान बनवत कोशिंबीर पुन्हा हे आपलं चटण्यांचे प्रकार आहेत बरेच हा आंबड गोड टोमॅटो कांदा हो जवसाचे पण जवस भजायचे त्याच्यामध्ये लसूण तिखट मीठ जिरे हे टाकून बारीक ग्राईंड करायची तिळाची पण चटणी तशीच सेम तीळ भाजायचे शेंगदाणे हो कोणी कोणी घालतं कोणाला नुसती जौसाची आवडती कोणाला नुसती शेंगदाण्याची अस शेंगदाण्याची पण चटणी मी करते मस्त शेंग
नाही शेंगदाणे जर जवसा चटणीत घातल्या ना ते पण प्रोटीनयुक्त म्हणजे दोन कंबाईन हे होते ना
कंबाईन होतं बरोबर थोडं दोन्ही आजकाल लेकर जवसच चटणी शक्यतो खात नाहीत त्याच्यामुळे तर खाण्यात येती चटणी ते पण आहे लेकरांसाठी पण चांगल्या टिफिनला वगैरे द्यायला कधी आपण भाजी भाजी पण कंटाळ येत होत चटणी पोळी पण खातात लेकर तर आवडीने खूप हम्म
चटणी बोर्ड पण हो आणि ते डाळीची चटणी वगैरे करत असाल की
हो डाळ